हॅलो.
हा तई कशात.
आवाज येतोय तई.
हो मला येतोय तुमचा आवाज तुम्हाला येतोय.
येतो येतो.
ओके काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे ना आवाजत कमी जास्त काही.
नाही आहे व्यवस्थित.
ओके तई काय चाललं. आमचं काही नाही चाललंय नेहमीचे काम तुमचं.
हो आवरलं मग आता. ते म्हटलं करू काम स्टार्ट घरी बसण्यापेक्षा
हो तेच ना काही ल चहा वगैरे झाला तुमचं
हो हो झाला तुमचां
अ हो म्हणजे मी चहाच नाही पीत पण घरातल्यांचा झाला
मग तुम्ही या आमच्याकडे व
हो हो नाही मी चहा पितच नाही पण मी येईन हो हो तेच ना आता मग
नाही
हो मुलांची सुट्टी म्हणजे आपल्याला दिवस आला की गेलं आपला दिवस पट कन जातो
तेच ना तेच आणि पण आपली ड्युटी बरी असते पण मुलं असल्यावर त्यांचं स्कूल चालू असलं की आपलीही कामं लवकर आवरड.
हो. म्हणजे रोटीन असतं ना सहाला उठलं डब्बा झाला डब्यावर. तयारी झाली. स्वयंपाकाची म्हणजे ऑटोमॅटिक आपण पुढे जा तो.
ब बर तुम्ही कधीपासून केलं चालू
अ मी पण आत्ताच केलंय एक महिना्याच ए सॉरी पंधरा दिवस झाले
हो ना आहे म पॉन्स चांगला हां मी पण मला आहे ना माझ्या काल भावाच्या मिसेसनी दिलं तर ती म्हटली करात आई तुम्ही असं बसण्यापेक्षा
नाही खरंच चांगलं आहे पण आपण हे याच्यावर बोलू इकडे प्रॉब्लेम होईल तुम्हाला
हो हो राईट राईट
येस कारण हे सगळे रेकॉर्ड होतात ना
ओके आणि ते होल्ड करायचं असतं का असं काही बटण वगैरे नाही ना
नाही नाही नाही नाही नाही ते ऑटोमॅटिक सिस्टीमलाच हे होतं
ओके ओके तुम्ही गेलाय का कधी अलिबागला फिरायला बीचवर
आलेिबागला म्हणजे खूप वर्षापूर्वी गेली आहे ऑलमोस्ट दोन हजार अकरा बारा मध्ये त्याच्यामुळे खूप नाही आठवत
ओके ओके नाही खूप छान आहे कोकणात तिकडे
हो कोकण मध्ये मला फक्त देवबाग आठवत
ओके ओके नाही इकडे पण छान आहे सिंधुदुर्ग वगैरे हां सिंधुदुर्ग पण छान आहे
हो मी म्हणजे माझा एक फ्रेंड आहे तर त्यांनी पण सांगितलेलं कि हा सिंधुदुर्ग खूप छान आहे म्हटलं कधीतरी हे चान्स भेटला तर जात येत
नाही नाही बरोबर आहे आणि हे मुलं असल्यावर नाही होत आपल्याला नाही एकच आहे माझी मुलगी पण आता सेकंडला गेली ती
ओके आणि सी बी एसई बोर्ड
हो सीबीएसई पाठ त्यांचा स्टडी बघूनच आपल्याला हे होतं
हो आमच्या इकडे तर म्हणजे असं आहे की आता दोन स्कूल आहेत श्रीचैत चतज्ञ आणि नारायणा म्हणून तर आम्हाला सिक्स्थ पासून जेई च प्रिपरेशनस आहेत म्हणजे मला माझी मुलगी आता सीनियर के जीला आहे पण मलाच टेन्शन आलंय की मी कसं करणार आहे डोंट नो
नाही नाही बरोबर आहे ना नाही हनासुद्धा आत्ताय ना डायरेक्ट एस रायटिंग वगैरे पण इतकं कवर करायला त्यांना जड जातस स्टार्टिंगला सी बी एस सी पॅटर्नमध्ये खूप लवकर लवकर कवर करून घेतात ते
लवकर पण आणि म्हणजे खूपच वास्ट आहे त्यांचं सिलेबस लिटरली हां माझी मुलगी आता सिनियर के जीला आहे तिला पॅसेज रीडिंग आणि त्याच्या दोन आन्सर फाइंड आउट करायचे म आणि ती हार्डली तशी साडेचार वर्षाची ते अजून पाचची पण नाही झाले म्हटलं आपण त्यावेेळे स्कूलला पण नव्हतो जाात यांना एस ए रायटिंग अ
हो नाही नाही हिचही तसच आहे यां्यांना सायन्सचे आन्सर वगैरे डायरेक्ट लर्न करून म्हणजे टेन टेन असं जे पॉईंट्स असत असतात ना तेसुद्धा लर्न करून यायला सांगतात सेंटेन्स डायरेक्ट त्यांना मिीनिंग तर समजलं पाहिजे
तस तेच ना पण एक वेळेस आता असं वाट तर म्हणजे आजकालचे मुलं जेवढे हुशार आहे आणि बाहेरची परिस्थिती बघितली ना आता असं वाटत की नाही हे बुक्स मध्येच बेझी असलेले बरे तर स्क्रीन टाइम त्यांना देणं पण योग्य नाही आहे
बिलकुल नाही आणि हे स्क्रीन टाईम तर नकोच द्यायला आईच पण प्रॉब्लेम होतो
हां डोळ्यांचं पण आणि कसं कसं झालं आहे यांच्यावर आहे ना कंटेंट क्रिएटर्सवर सेन्सॉर बोर्ड पाहिजे कोणते कंटेंट तुम्ही काय करताय आ ऍक्च्युली असंच मी बघित त्यातलं माझी मुलगी बघायची नाही यूट्यूब शॉर्ट्स तर आवाज आपल्याला लहान मुलांच्या कंटेंटचा येतो आणि स्क्रीनवर पूर्ण अडल्ट कंटेंट हो मी लेटरले तिचं सगळीकडून युट्यूब बंद केलं सगळ्यांच्या फोन म
नाही नाही आणि ये ना ते ॲड येतात ना यूट्यूबमध्ये त्यामध्ये पण वेगळंच काय काय काय काय येतं
होत त्यांना म्हणजे कॉन्ट्राासप्टिवसचे तुम्ही हे दता आहेत ॲडव्हटाईज किड्स चॅनलवर किती योग्य आहे आणि त्याच्यापेक्षा म असं वाट तर जाऊ दे यांना अभ्यासच बर आहे मग ते लोड हा आपल्याला वाटत तो लोड पण कधी कधी वाटत ठीक आहे
नाही पण स्टेट बोर्डपेक्षा आहे ना सी बीएसई असणं बेस्ट आहे कारण आता माझ्या इथे राहतात ना त्या ताई सांगत होत्या स्टेट बोर्ड झाला ना त्यांच्या मुलाच त्या मुंबईला ऍडमिशन घेतलं तर सांगितलं
सी बी एस सी जर नसेल ना तर मुलांना पुढे खूप डिफिकल्ट जातं
हो हो एक्झॅक्टली आणि आजकाल कॉम्पिटिशन पण एवढं वाढलंय की मुलांना त्याच्यात सस्े सस्टेन करण्यासाठी आपल्याला आत्ताच एफर्ट्स घेणं गर
नाही आणि गरजच आहे आपल्याला सध्या आता जर त्यांचा बेस क्लिअर केला तरच ते पुढे नीट करू शकतात.
हो, खरंच आहे ते.
म्हणजे आणि बेस पण आता म्हणजे, सकाळीच माझं माझ माझ्या पप्पा पा सोबत ते छ -याला ते स्कूल ला झालं ना संभाजी जी नगरच्या स्कूलचं त्याच्यावरून पप्पा म्हणतात, तुमचं आजकालचे पॅरेंट्स आहे ना, तुम्ही थोडेसे एक्स्ट्राचे एवढ्या लहान मुलांना का टाकता तुम्ही जन्मालाच न
नाही बरोबर आहे, खरंचये नाही म्हणजे गव्हर्मेंटने रूल केलेला आहे ना.
गव्हर्मेंटने जर रूल हा एक्झॅक्टली गव्हर्नमेंटनें जर रूल पास केला तर, आम्हाला कुठे वाटतं त की आमच्या मुलांना एवढ्या लवकर पाठवावं त्यांची झोप होत काही जर मग बाकीच्या हच्यात आपल्याला सोशल त्यात सस्टेन करायचंय तर त्यांनाही तेवढ्या बरोबरच हे करावं लागल
नाही बरोबर आहे खरंचये.
म्हणजे असं होत की, करायला करावंच लागत मग काय करणार आहे आपणच प्रवाहाच्या विरुद्ध नाही चालू शकत.
हो, नाही नाही नाही पण त्यांचं आतापासूनच आपण जर त्यांना इकडे स्टडी मध्येच बिझी केलं ना तर, पुढे टेन्शन नाही राहणार.
हो आणि
आणि बाहेर कुठे पाठवायचं म्हटलं तरी, रिस्क आहे मुलांना.
एक्झॅक्टली रिस्क पण आहे, आणि आपले पण म्हणजे आता आपल्याला पण नको वाटतं ना. कि आपलं एक एकच आहे तर, मग आपल्याच जवळ पाहिजे. म्हणजे असं आणि मुली असल्या की स्पेशली ते जास्त वाटतं.
जास्तच आणि आपण आता ते न्यूजमध्ये ते काही ऐकतो त्याच्या मुळे तर असं वाटतं आपल्याजवळच असलेलं बर्या घरीच त्यांच खेळणं होऊ दे पण ते आप आपल्याच डोळ्यासमोर असलेलं बरं.
डोळ्यासं हो, तेच ना म्हणजे मग कधी-कधी वाटतं आईचं प्रेम पण नाही, बाहेरचं जगच असं नाही आहे की, सोडावा असं.
नाही तसं पण आता आपण म्हणतो ना आपण स्कूलमध्ये त्यांना बाहेरचं नॉलेजही देतात. सी बी एसी बोर्डमध्ये कसं त्यांना गुड टच बॅड, टच म्हणा, असं वेगवेगळे सगळे एक-एक असे सब्जेक्ट ते. चूज करून त्यांना बरोबर इन्फॉर्मेशन देतात.
हो तेच आहे ना, मग आता ते, माझ्या पण मुलीला त्यांना तर नर्सरी पासून शिकवताय, की कुणाला कुठे हात नाही लावता येत. काय करायचं आणि ते बरोबर हे करतात.
नाही बरोबर आहे. आणि आहे पण आणि म कळतं पण आत्ताच्या मुलींना आपण सांगण्यापेक्षा.
हो माझी चार-साडेचारच वर्षाची हाय ती एवढी एक्स्ट्रा ऑर्डिनरी ना कधी. कधी मलाच प्रश्न पडतो माझं काय होणार.
नाही-नाही होतं बरोबर, जसं-जसं टाईम स्पेंड होत. तो तसं बरोबर ते, त्यांना समजतं की आपल्याला का सांगतात म्हणून घरातले सगळे.
हो, हो मग तिला ते पूर्ण एक्सप्लेन करावं लागतं. तर ना जेव्हा मी तिचं युट्यूब बंद केलं ना सगळीकडे तर ती गुगलवर व्हॉईस नोट आता टाईप तर करत येत नाही तेवढं नाही पण ते माहिती आहे की माईक ऑन करून त्याला जर सांगितलं आपण तर यूट्यूब शॉट्सवर आपण पोहोचो तेी बरोबर गुगलला सांगायची अ हे गुगल प्लीज टेक मी ऑन द युट्यूब शॉर्ट्स मी बघितलं म्हटलं माझा काय उपयोग झाला यू ब ह समजवलं की बेटा तुला मी याच्यासाठी नाही बघू देते की समजा तू बघितलं आणि ना ते किती अ गंधगंध दाखवता मग ते डरटी असतना मग तू तुला बॉडी मधून कुठूनही ब्लडिंग होऊ शकत म्हणजे मी तुला पिरिडस नव्हत समजावू शकत ना तर मग तिला असं सांगितलं हा मग ते सांगितल्यावर तिला आता मी जरी ओपन करून दिलं तरी नाही करत ताई आपण पुढे करूया कंटिन्यू.
हो चालेल-चालेल बाय.
येस येस